हॅलो हा हा येतो हायेत येतो क्लियर येत ब
ते तर म मी तुला कॉल केलेला पर प मी ना कोकण साईड फिरून आले आहे आणि मी सल्हापूर वगैरे म्हणजे खूप साईड फिरते मग तिथे आता तू भाषा बघतेस कि प्रत्येक किलोमीटर किती किंवा प्र होते जस की आपल्याकडे कोल्हापूरमध्येध्ये असं म्हणतात की अ
हम्म
तर
हम
पुणे तिथ तिथे तर ना जोडतात की गेले हो ते ना आले होते ना म्हणजे शुद्ध मराठी घ तर बोलतात असं
आणि को म्हणतात कि राग हे पण अली वाटते भाषा तसच थोडं भाषेबद्दल महत्त्व जाणून घ्यावा ली माहिती कारण तू खूप भाषेवर विषयवर म्ह तेच कळाल होतं ना मला तर तू सांगू शकशील भाषेबद्दल तुला काय माहिती आहे किंवा त्या भाषा
तर आपली आपली भाषा दर कोसावर बदलत्या जसं की तुम्ही बोललाच आता म्हणजे मराठी बोली भाषा ह्यात खूप फरक आहे कोकण साईडला जावा तमिळना त तमिळनाडू असू दे किंवा अश असं गाव वी कोसा कोसावर आपली भाषा बदलली गेली आणि एक म्हण हाय बघा की कोसावर काय कोसावर वाणी ही आपली म्हण असं काहीतरी म्हणतात जस की अचूक वर्णन ते भारतात आपल्या केलं जाते आणि आपल्या भाषेला मातीचे रूप दिले आपण आपली मातृभाषा ही आपलं आपण ह आपण म्हणतो आणि आपण संस्कृती संस्कृत आपली ते भाषा आहे संस्कृत भाषा आपली मराठी आणि ती प्रगत झालेली भाषा आहे आपली मराठी आणि आता सांस्कृतिक वारसा म्हंटला आपली भाषा जप जतन जर करायची आप- आपल्याला असेल तर भारताची सं कृती असू दे किंवा इतिहास असू दे किंवा आपली आपण भाषे- जतन भरपूर केले आपण परंत वि असू दे परत एकता असू दे आपल्या भाषेत तर वगवेगळ्या भाषा आपण बोलतोय आता हित काही बिहार लोक असू दे किंवा इथं हिंदी असं म्हणजे आपल्या इथं येऊन राहिल हेत लोकं वेगवेगळ्या दे-हेच्यातल बाहेर हम्म हे आपलं भारताचं एक वैशिष्ट्य आहे आपलं कि येऊन लोक राहतात आणि मराठी भाषा बोलण्या बोलण्या आणि ऐकण्यासाठी पण चांगली आहे भाषा आपली आणि दुसरी काय आपलं आपल्या भाषेत कसं ग्रंथ असू दे परत अ.. ग्रंथ आपल्या भाषेत भरपूर आहेत आपली भाषा चा वारसा आहे ना तो आता उ उपवेद असू दे वेद असू दे परंतु महाकाव्य आपल्या भाषेत लिहिले गेले आहेत
हो अगदी बरोबर रामायण देखील मराठीमध्ये लिहिलं गेलं आहे महाभारत देखील म्हणजे जे विविध कथा देखील हा मराठीमध्ये लिहिल्या गेल्या आहेत
हम्म
म्हणजे आपल्या भाषेवर आपल्या मातृभाषेवर आपला गर्व किंवा म्हणजे असं अभिमान असला पाहिजे असं म्हणता येईल
हो हो म्हणता येईल. परत महाकाव्य सुद्धा आपल्या भाषेत आपण लिहिलेली गेली आहे आणि आणि संत अ संत. साहित्य असू देत मराठीत आपला संत ज्ञानेश्वर असू देत संत तुकाराम. कबीर असू दे परत तुळशीदार असू. सू दे आपल्या संतान आपल्या म्हणजे भाषेत खूप हो हे कमवले असं नाव.
पण त्या ह्याच्यातनं दिलाय आपल्यालाला त्यांनी.
हो हो अभंग किंवा त्यांचं कीर्तन भारुड वगैरे अस असुदे त्यांनी मराठीमध्ये त्यात विविध उपदेश किंवा संदेश आपल्याला दिलेले आहेत. जेणेकरून आपण चांगल्या वाटेवर जा.
हम्म आणि आपल्या- आपल्या भाषेला काय दिलंय आपल्या भाषेला अधिकृत भाषेत दर्जा दिलाय आपल्या भाषेला बावीसच्या घटनेमध्ये हम्म परत आता आपल्या भाषेचं सूत्र.. म्हणजे असं अ.. त्रिभाषा सूत्र म्हणून असतंय बघा शिक्षण पद्धत..
अ नाही मी पहिल्यांदाच ऐकते तू अजून काय. सांगू शकशील त्याबद्द
आपली भाषा आपली भाषा मध्ये कसं आधी आधी एकच असं म्हणजे विषय असायचा. आता कसं मराठी असू दे इंग्लिश असू दे हिंदी असू दे आंतरराष्ट्रीय भाषा. ह्या तिन्ही भाषेचा मेळ करून आपल्याला शिक्षण उपलब्ध करून दिले.
हो अगदी बरोबर. विविध भाषा म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी.
हे तीन भाषेचा मेळ करून आपल्याला शिक्षण उपलब्ध आहे सध्या आता. आणि आता सध्या तरी आप, पण डिजिटल क्रांती झालेली आपल्या देशात बघायला गेले तर.
हा.
कुठ कोणत्या पण म्हणजे कुठं पण तुम्ही गेला तर डिजि डिजिटल क्रांतीच तुम्हाला. दिसून येईल. साध लहान पहिली दुसरीची मुलं जरी तुम्ही बघितला तरी त्यांच्या हातात मोबाईल हा असणारच.
हो अगदी बरोबर त्यानंत नाही इंटरनेटमध्ये आपले जागतिककरण वेगळे बदल होत गेले आहेत ना आधुनिक युगामुळे.
हम्म. त्यामुळे ते आपल्याला समजायला पण सोप्प गेले. आधी आता अ आप आपलं शिक्षण आधी मधच बंद. पडलेल लॉकडाऊन लागल्यामूळ त्यावेेळेस आपण तिथं जाणं एवढं शक्य नव्हतं. आणि. त्यामूळ तर ही आपला उपयोगी पडली असं म्हणजे तिथं आपण नाही गेलो तरी आपण घरी बसून.
हो ऑनलाईन लेक्चर वगैरे होत होते ऑनलाईन. क्लासेस वगैरे किंवा ऑनलाईन पेपर देखील काही काही म्हणजे असं म्हणता येईल की ते बॅच ऑनलाईन पेपर देखील झाले आहे.
हा त्यामूळ. आपली भाषा ही प्रगत झाल्या भरपूर. आणि डीज इंटरनेट मुळ तर सगळ्या गोष्टी. समजायला मदत होतिया आपल्याला कोणती गोष्ट माहिती नसेल ती सुद्धा माहिती. करून देण्याचं काम इंटरनेट आपोआप करून देते आपल्याला.
हो. आणि आपली मातृभाषा ही जगभर बोलली जाते. आता असं म्हणतोय की अ असू दे किंवा मराठी असू दे किंवा आता मराठी ही आपली मातृभाषा आहे. आणि मराठी दिन देखील म्हणजे मराठी आपली मातृभाषा देखील आपण साजरी केली जाते. आणि मराठी दिन म्हणून देखील साजरा केला जातो. दिन त्या दिवशी मराठी बोलले जाते. आणि विविध देशातील लोक किंवा वी वीधता म्हणजे ते आपली संस्कृती जपण्यासाठी ज्यावेळी आपल्या देशात फिरायला येतात. तेव्हा आपल्या भाषेचा म्हणजे आपल्या भाषा शैलीच्या अ अनुभव घेतात आणि आपल्या भाषेवर देखील विविध चित्रपट देखील आहेत. आणि तू बघत असशील की आता हिंदी चित्रपटामध्ये देखील मराठी भाषा किंवा मराठी काव्य देखील वापरलं जात. आणि मोठमोठ्या अभिनेता अभिनेत्री अभिनेत्री आहेत. त्या हिंदीमध्ये आहेत ज्या हिंदी प्रॉप र हिंदी बोलतात भारतात असून म्हणजे भारतात हिंदी देखील भाषा बोलली जाते. आणि त्यावर आता कस देखील. अ आपल्या म्हणजे असं बोलतात म्हणजे मराठी वाक्य वापरतात किंवा मराठी सेंटेन्स बोलतात. आणि खूप छान प्रकारे बोलतात. आपल्या भाषा शैलीचा प्रभाव देखील आपल्यावर पडतो. हो
हम्म
आणि अस की तू बोललीस की कोसा कोसावर भाषा बदलत जाते त्याच पद्धतीने म्हणजे ते मराठी भाषेतच खूप अर्थ आहेत आणि असं देखील म्हणतात मराठी भाषा वळवेल तिकडे वळते. म्हणजे मराठी भाषेचा अर्थ हा डबल मिनिंग देखील घेतला जातो. जे एखाद बाकी आपण हा अ एखाद बाकी आपण म्हणायला गेले अ काहीतरीे म्हणायला गेले त्याच्या डबल मिअनिंग देखील होते. वेगवेगळ्या अर्थ देखील होतात. ते मीनिंग आपण घेण्यावर असतं मग ते चांगलं घेऊ किंवा वाईट घेऊ.
होय की हो हो हो आणि आपल्या भाषेमध्ये म्हणजे असं नाहीय की आता एक एक शब्द त्याच्या अनेक अर्थ असू शकतात.
हो अगदी बरोबर आणि वाक्यप्रचार म्हणजे म्हणी तर बघितलीस ना, तू मराठीमध्ये किती छान आहे. कि जस की काकेत कळसा घा गावाला वळसा अति तेथे माती छान पद्धतीने वाक्य प्रचार किंवा म्हणी आपल्या मराठी भाषेत आहेत. त्यांनी त्याच मिनिंग देखील खूप छान आहे. आणि आपल्या मराठी भाषेचा आदर देखील खूप छान पद्धतीने केला जातो.
हो हो हो आपली म आपण तिला बोलताना माता ह्याच रूपात बोलतो.
हो अगदी
चालेल हम्म त्यामुळे आपण त्याला पुरेपूर जपण्याचा प्रयत्न आधीपासूनच करत आलोय आपल्या पूर्व जानी पण केलेल आहे. जसे आपले होऊन गेलेले असू दे कोण. जे नेते होऊन गेले. आपल्या घरी सुद्धा असू देत. ते जपण्याचा प्रयत्न भरपूर केलेला आहे. आता महाकाव्य पण भरपूर लिहून ठेवलेले आहेत. ते सुद्धा अजून वाचतात काही काही लोक
हो अगदी बरोबर बरोबर आहे. जस की तू भरलीस हा मराठी हा मराठी दिन देखील साजरा करतात मी तुला अस बोललो. मराठी काव्य देेखील आहेत मराठी संच म्हणजे मराठी कवियीत्री देखील आहेत त्याच्या ज्याच्याद्वारे मराठी भारुड देखील जस की तू संत तुकाराम. संत तुकडोजी महाराज त्यांनी भारुडे देखील लिहिलेली आहेत. आणि ते समजन्यास एकदम सो सोपे देखील आहे. त्यातून खूप छान अर्थ मिळतो आणि त्यातून माहिती देखील आपल्याला मिळ ते.
हो, हो, होय.
आणि आपल्या थोड आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की हो एकदम बरोबर लोकगीते देखील आहेत. आणि आपल्याला असं म्हणता येईल की हो सण देखील हा मराठी सण देखील साजरे केले जातात आणि अ मराठी सरावात पाठीमागे देखील मराठी उपदेश दिले जातात. वेगवेगळे उद्देश आणि आपण जसं म्हणतो की अ आपल्या पिढ्यांच्या म्हणजे पर पिढ्यान-पिढ्या परंपरेतून
परंपरा म्हणजे पिढ्यान पिढ्यातून अनेक पिढ्यातून एकत्र आल्यानंतर आपला काही तो सांस्कृतिक वार सा असतो आणि तो वारसा जपला पाहिजे असं आपण म्हणतो आणि तो वारसा खूप महत्त्वाचा असतो असा देखील म्हणतात म्हणजे असतोच वापर अ महत जपने ही खूप महत्वाची असते. हा तर तो अता अ वारसा अ मराठी भाषा आहे असे देखील म्हणता येईल आणि तो वारसा पुढे जपाने खूप महत्वाचे आहे शेवटी काय तर ती आपली भाषा शैली आहे. भाषा शैली या विविध असू शकतात. आणि प्रत्येकाची भाषा ही सेमच असेल किंवा साम्यच असेल भाषामध्ये असं ते काही नाही तर तुझी भाषा वेगळी असू शक ते माझी भाषा वेगळी असू शकते. प्रत्येकाचा बोलण्याचा ट्यून वेगळा असू शकतो. आपल्या जगभरात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि त्या भाषेचा आदर महत्त्वाचं आहे तर तुझ्यासोबत भाषा शैली या विषयावर बोलून खूप छान वाटलं खूप छान प्रकारे तु माहिती सांगितलीस त्याबद्दल धन्यवाद.
हा ओके, ओके हो वेलकम बाय-बाय.